ऐकू आले काय.
हा याले तुला यायला आवाज व्यवस्थेत.
हा हा यालाय यालाय.
हा हा हा काय करालस.
काय नाही बघा आत्ता स्वयंपाक झाला तुमचं.
हा हा काही.
काय म्हटला. हॅलो.
काय केलंस म्हणतोय जेवण.
आज व आज हे उत्ताप केलाय बघा
पैसा तररावता
नाही अ तांदळाच केलाय तांदूळच हां तांदूळ भिसत घातलेलं दोन दिवस काल म सकाळी बारीक केलं मग आता करायला घ केले ते हम्म
हा मग त्याच्यावर कांदा टमोट सगळं चिरून घात
होय होय ते पण घातले आणि त्याच्याबरोबर चटणी म्हणून खोबऱ्याची चटणी केली नाही अ हची टोमॅटोची चटणी केजे नवीन टोमॅटोची
हा हा हा आमच्यात काल होता डोसा डोसा व सरक सक कोर्ट हा काल केले थंड अस केलं
हा हा
हम्म.
लोणी डोसा पण छान लागतोय आणि छान उठतात ते आपल्या घरा घरात तांदळाचे. भिजत घालून.
होय छान होत हम्म होय की.
आणि काय मग.
काय नाही बघ अगं ते. ते पिठात काय रस आणि तू सोडा घालतास का काय
होय थोडाच घालतोय होय थोडं घालतय की होय घालते की
सोडा घयच नाही आता इथन पुढं काय कर माहतं काय
हम्म
सोडा घालायच्या वेज क नाही सोडा म्हणजे ते घातकच असते आपल्या शरीराला मग आता तू हा आता सकाळी तू बारीक केलीस की नाही नऊ दहा वाजतास तर मग बारीकि लगेच क नाही त्या पिठात क अर्धा कांदा चिरायचं काय साल काढून अर्धा म्हणजे तुकड करायचं नाहीत कांद्याचं अर्धा निम्मा भाग करायचाय का कांद्याचा आणि अर्धा कांदा त्या पिठात टाकायचं कसल भारी फुगतय माहितय काय सृष्टी मी चिमूटभर सुद्धा सोडा घातला नव्हता ल हा आणि अर्धा कांदा त्यात घातल्यावर का होय ते हे करतात बघ लोणी डोसाण करतात ब त्या बायक नी सांगित मा्या मै समोर हा मैत्रिणीच्या घरासमोर क ते लोंडोशच आहे वाटत आणि त्यानी मैत्रिणीला सांगितलं मग मैत्रिणी मला म्हणालती असं असं करायचं म्हटली म्हणजे सोडा घालायचं नाही कांदा घालायचं म्हटले ते लोई छान फुकते बाई आणि एवढा आंबू छान सगू लागते म्हणते असलाही छान लागते
हा हा कारराण बघायला पाहिजे पहिल्यांदाच ऐकलं मी पण सोडा हे
मी पण पहिल्यांदाच ऐकल हो त्यांनी सांगितल्यावर खर तवापस ना मी तसच कराय लागल त तेव्हापासून मला सांगितलं ब तेव्हापासून सोडा घालायचा
होय ते सोडा घातलं की त्रासच होतोय नाही सगळं
हो त्रासच क आणि एक एकदा क नाही आता पावसाळ्यात त्या सांग सोडा घालून सुद्धागत म तेे
होय होय फुगत नाही मी आज काय केलो अ म्हणजे दर वळी कसं करतेय असं उन्हाला बाहेर ठेवते नाही फुगण्यासाठी गरम हे्याजना फुगते म्हणून मी पण तसच केलेलं जरा फुगायला गरम म्हणजे आपलं टूर वगैरे असते ना त्याच्या ह्याला ठेवलेलं दघला
हा हा अगोबाई एकदम मी काय केलत हा आता पुढं पुढच्या वेळी बघ पुढच्या आठवड्यात करशील की नाही त्यावेळी बघ कांदा घालून तुलानात बिनात काय ठेवायची पण गरज पडणार नाही
होय होय तेच की बघते की पुढच्या वेळेस तसं करूनच बघते
हम्म एकदा मी पांघरूनाथ ठेवलेलं काय ते आ सगळं पांघरून बरं चालतं पीठ बरफला वय आणि वरंदर पाऊस चालू आणि ते पांघरून सगळं घाण चालत तस वाळत घात दूर
हा हा होय होय आंबट आंबट वास पण येते तुम्ही काय डोकं चांगलं लढवलेलं की सव पांघरूनच घालून ठेवलेला
ह त्याच्या वरण पांघरून घालून ठेवलं तेव्हा सगळं ओतू गेला आणि हा फुगून सगळं क डब्याचं टोपण निघून बाही रालतं ते
होय होय तसंच होतंय क एकदा
हम्म तेच केलय त उ बर लागलेल तला
मी पण केलं खरी यावेळी का फुगलं नाही आज जरा ऊन नसल्यामुळं फगलं नाही नाही ते जास्त आभाळ ऊन व्हायला लागल्यास
हा
त्यामुलं
हो आहे तेच के
साईशा खुहा काय करलेत
हा अभ्यास करायलाच प्रुहा साईश्याचं काय चालू आहे आज फादरस डे आहे म्ह म त का डान्स करणार आहे म्हण ना भाबाबर ते चालू आहे ते हम्म म्ह बापस त्यांच्या पाट लागल्या आज फ ह आम्हाला पार्टी म्हणून हॉटेलला जाऊया म्हणाला
होय होय चालते की.
हम तारा हॉटेलला जाऊया म्हणून कुठनं हुडकून काढयला माहितीय काय माहितीय तारा हॉटेल? तारा हॉटेल
ऐकते ऐकले असतेव कुठलं तर इकडचं तिकडचं
तुला तरर ऐकलं असेल सकाळ बसून म्हणाल्या बग तारा हॉटेल ला जाऊया बाबा तारा हॉटेलला जाऊया मग कुठलं तारा हॉटेल?
हम आ ते मग अशी आलेली. आमच्या आत्या बरो बोलत अससली आत्यामची तिला म्हणजे किती म्हणाल किती छान बोलते तिला संस् किती भारी आहे बोलायला लागले सगळं सांगाय लागलेलेू आता. बाहेर म्हणजे बाहेर कोण बोलवलं तर जायच नाही रद्देशला सांगा तुमच्या चॉकलेट देतो म्हणतात आणि उचलून नेहतात आता दिवस वाईट तसं सगळं बोलाय लागले आमचे आत त्या म्हणा त किती छान संथ कराय किती छान बोलते म
होय
तेच म्हटलं ती हुशार आहे म्हटलं
हम्म अग परवा आम्ही तिला शाळेत सोडायला चालेल त्यावेळी ते हे येत नाही काय ग ते लोक गाडी घेऊन येतात बघ असं देवांचं फोटो फुटं असतात आणि असं काही तर मागतात ब हे द्या ते द्या कपडे द्या तांदूळ द्या म मागे हा मग तस काय त असली भिली हा ती असली भिली म्हणतेस म शाळा, शाळेत मी सोडपर्यंत ती मला धरून चाल पूर्ण इथ ना शाळेत जाईपर्यंत अस मला पूर्ण पकडूनच चाललती ती. आई मला उचलून नेले तर मला ने तर आई मोबाईलकडे घे मोबाईल चरून येतील आपण दुघीच आहे व असं करायला बोल आणि तु हिचे कसं ळाच्या लवकर शाळा असतात आठ वाजता आणि हिला न असत, असत हिची आणि तेव्हा तस घराला अस- सारखं दिले घाबरलेली भीित्या पण तेवढंच खरं जेवढं दाखवत की मी धडश्या म्हणून तेवढं कुठून भेट जरा जरा
हो जरा भीती पण पाहिजे त्याशिवाय माणूस तसं हलगरचेपणा म्ह वागलं क मग ते काय उपयोग होत नाही मग एका गोष्टीत त्या त्या गोष्टीचा दुग नसतय
हम्म अगं मी जर कायत अगो मी स्पृहाला मारलो अभ्यास करा मारलो क नाही ती पहिलाच क्व् काल रून एका कोपऱ्यातऊन बसते मला पण मारग मिळेल
होय होय भीती पाहिजे हो आत्ताच्या मुलांना भीती नसते. मुळे काय काय ऐकायला मिळायला लागलं बाहेरच मुलं भिना हो बघा लागल्या बई रायवडला नाहीे उलट बोलायचं हम्म
आता हे वय आहे की नाही त्यांच पाचच्या पुढचं पाच ते पंधरा त्यांना जरा स धाकातच ठेवायला लागते असं म्हणतात. पहिले पाच वर्ष तुम्हाला जेवढं माया करता येईल तेवढं माया करा त्यांच्यासाठी जेवढं पाच वर्षात कराला येईल तेवढं करा तुम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करा त्यांना सगळ्या गोष्टी आणून द्या. त्यांचे सगळे हाऊस मोज करा पण पाच पसन पण पंधरापर्यंत त्यांना कडकशी ठेवायचं एकदा नाही म्हण रुसून बसायला पाहिजे त्यानी हट्टेपणा करायच ठेवायचं आणि पंधरा वर्षाच्या पुढं त्यांच्या बरोबर मैत्री करायचं म्हणजे पोरग असू दे नाहीतर पोरगी असू दे. दोघांच्या बरोबरून तसंच बघायचं म्हणतात तरर आमच्या त्याने काय म्हणतात माहत काय आपण आता त्यानी म्हण मी जास्त नसतोय घरात आणि मग मी पोरीना सारख शिस्तीत कडक बंधनात ठेवलो तर पुरी माझ्यापासून लांब हो आधीच बाबा घरात नसतात म्हणून मग म्हणजे राहते घरात बाबा नाहीत घरात मग ह्यांच्यावर बोयच म्हणजे जास्त बोलणं होत नाही त्यांच दोघ त्यां हा मग म्हणतात की ते मारायचं हायचं सगळं तुस्त बघ मी माया फक्त करणार म्हणतात
होय त्यांना होत नाही नाही कधी नाही ते घरात असत आणि
हा कधी नाही ते घरात असते आणि त्यात आणि तू मा पुरना रांगवायला लाव असे म्हणतात त्यांनी
होय होय तसच होते
त्यां गोवा मारत भरत नाही पूरी वर्डत परणेत
आणि कसं असते सांग काय मुले मुलींच क नाही म्हणजे वडिलांचा मुलींच्यावर भरपूर जीव असते हो त्यामुळे क मुलींना जास्त हे होत नाही आमतात पण तसच आहे देशला जरा का बसत ते पण त्या ज्ञाने शरीरला कावं असतत नाही एवढा असा आहे की काय पण केलं तर ते लहान आहे लहान आहे असच होत आहे हम्म
हो तसस्ते टुबच कसं टुप दाखवून देत नाही तिला माया हया ते सायू कसं बलून बडबम होते टुब अशी शांत आहे असते मनात सगळं असते तिच्या भ हे करावं ते करावं ख दाखवून आणि कधी तररी की नाही मग कशात नाही तरी काय तर प्रेम व्यक्त करते असाय तिथे
करत होय होय दुपारी पण आलेली आहे बोलाल ते दोघी जण मग केल्या परत फोन लावल्या आणि दादाला फोन लावून मग
हा हो आज सकाळी आल तर खेळायला म्हणून आज रविवार आहे म्हण तर खेळायला पटवलं ना इथं पण कोणी नाही ग खेळाला मग ते म्ह मग ज गल्लीत जाव म्हण म्हट त्यांना खेळायला जर बहीर गेला म्हणजे ज तेवढं मोकळं वाढते आणि मग संध्याकाळी मग की नाही पाऊस आला हे आला कुठे हे करत बसतेस बा मला इथ हरर लाग त्या जव मी पाठवून देतयठत्या
हो भीती वाटते सोडा काळजी वाते घरात असलं की आणि लांब एक आहे नाही जवळ गल्लीत गल्लीत अस
ह काय वाटत नाही पटन बोलवून घ्यालाय ते ग मग एकदा अडकून पडले अडकून पडलेत बघ मग दहा दहा वाजेपर्यंत या आलेत नाही मग पोस कमी झाल्याशिवाय आणि हथ ना आत यायचंच ल अवघड आहे ग सगळं राड्रबीड झालेला असते आत येतयत नाही पटनात
हे तो रस्ता खराब आहे ना त्यामुळे
ह् तर सगळं मातीच आहे रस्ताने त्या हम्म
मग दादा कुठे गेलता नव्हे ट्र्रीपला आलेला का आला काय दादा
आलेत की हैदराबादला गेलत आलेत परवा दिशालात
हम्म हम्म
हम्
हैदराबाद ला गेलतीवय
हो हैदराबाद ला रामजी फम स बघायला मला पण चलम आहेणार ते खरे पण
हा हा
शाळात ना आणि कुठ आता चाल झालं आणि आता सगळे करा लाग मला सुट्ट्या कोण चल
ते कोणी विच विचारत नाहीत
वा बघत बसत लो कोणचल म्हणते का
कोण येतोय
मग काय तर अनंदान म्हंटलं पण अगं कुठलं बागा त्यांच ट्रिप असलं तरच येतं म्हण त्यांनी मला म्हणाले आता हा हा यातलंच कॅन्सल करायला होत तुला कोण घेतच बनला मला आणि कस नक वाढते क जायला ओळखीच्या असलेत की नाही जरा बर वाड आणि नसलेत की मग हा मी सोडून जाते ग आणि तर कोणाला तर विचाराला गेलीस की नाही जवया काय म्हणताना बायकांना कस वाटते माहितीय काय आम ही त्याच्या गाडी भरती करायला आवडते म्हणतात मी ते भानगडच करत नाही कुणा आपल्या पण जायचं टू व्हीलर ना आणि फिरणी असं ना पण
तुम्ही आणि फिरलाय तर टू व्हीलरने भरपूर आम्ही अजून ती मला लहान असल्यामुळे आम्हाला कुठे जायलाच मिळा नाही
खोरं तर मोठे होती कि आहे कि तुला प हम्म
पण कसं तररा आधी गेलेल चांगला असते ना आता मुलं लहान असल्यामुळे सगळं अडकून पडायची पाज
अजून एक दोन तीन वर्ष ह चिनू पण तुला सोडून राहील की नंतर
राहते ती आताच राहायला लागले आहे तर मी गावात मम्मी कसे सोडत त्यामुळे ति निवंत राहत मी पोटाला घालून एकदा लवून दिलं क नाही एक दोन तास तरी काय हे नाही मी दिसलो की मग कुरकुर करत्या मी दिसल की मी घ्यायलाच पाहिजे जास्त झाले तिचं
हा म कायतरी
हम् ह